हॅलो
हॅलो. आवाज येतोय काय?
आवाज येतोय.
हा येतोय.
हा मला पण येते बोल की, काय म्हणतेस.
काय नाही म्हनीमान काय चाललय तुझ.
काय नाही बघ जर आता काय घरीचय म्हनल स्किन केअर करून घेऊ या. स्किन केअर करून बसलेलो.
कस करते स्किन केअर.
मी काय. म्हणजे बाजारातल प्रोडक्ट काही युज करत नाही अस जास्त अस म्हणजे क्रीम्स वगैरे. कारण ते हार्मफुल असते ना आणि माझी स्किन सेन्सिटिव आहे. तशी ऑयली पण आहे ग, त्याच्यासाठी मी घरच्या घरी
अन घरात ॲवेलेबल आहे का?
हा घरी जे काय आपला अवेलेबल आता बघ माझी स्किन ओईली असल्यामुळ मला व्हाईट हेडचा प्रॉब्लेम आहे तर मी काय करते अ आपल्या घरातल तांदूळ असताना ते थोड मिक्सरला फिरवायच
ते अगोदर भिजत घालायला लागत नाही?
नाही नाही नाही भिजत नाही घातल मी डायरेक्टच मिक्सरला फिरवल आणि वॉश केल जरा अन आणि मिक्सरला फिरवल. आण ते पूर्ण चेहऱ्याला स्क्रब केला. एक पाच मिनिटे एक व्यवस्थित पोर्शन मध्ये त्याला चांगल स्क्रब करून दोन मिनिट ते वाळवल थोडस. आणि थंड पाण्यानं वॉश केल त्याच्यामुळे काय होत. तात आणि ते व्हाईट हेड चा ते ते पूर्ण निघून जातात. त.
वॉश करायची काय कॉटन न पुसायचं होतं.
मी वॉश केलं बाई, कॉटन न कुठं आता पुसत बसतेस ते पार्लरला गेल्यासारखं. म आता आपल्याकडे पाणी पण आहे वॉश करून टाकलं मी. स्वच्छ असं, आणि अगं माझं चेहेरा अस एकदम ग्लो आला, आणि अ- एक डेड स्किन असता का ती निघून जात्या आणि अ- असं ब्लॅक, ब्लॅक पॅचेस झालेले असत म्हणजे टॅनिंग झालेलं असते बघ ते पण कमी होतं.
आणि ते डार्क सर्कलसाठी काय करायचं?
डार्क सर्कल साठी सांगतो की मी तुला, एक एक पहिला सांगतो मग स्क्रब झाला स्क्रब झाल्यानंतर, म मग मी आता- मुलतानी माती चंदन पावडर आणि थोडीशी कस्तुरी हळद आणि गुलाबजामन- अ गुलाब जल सॉरी मगाशी- मी गुलाबजाम खाल्लं ग त्यामुळे गुलाबजामुन म्हणलं. हा गुलाब जल आणि ॲलोवेरा.
गुलाबजल हां.
आ आणि ॲलोवेरा जस जस असं चांगली पेस्ट-
काय काय लावलीस, मुलतानी माती एक मिनिटं- काय काय सांग मुलतानी माती चंदन पावडर, ॲलोवेरा, गुलाबजल
ह आणि कस्तुरी हळद कस्तुरी हळद म्हणून भेटत्या.
ती. आपल्या मसाल्यातली वेगळीय.
हां मसाल्यातली वेगळी अन चेहऱ्याला लावायची वेगळी आहे.
बरबर
ती हळद किंवा तू अंबे हळद चा उपयोग करुशकते.
हम्म आंबी हळद हाय की घरात.
आणि ॲलोवेरा जलचे जेल- म्हणजे मी कोरफड घरात आहे आमच्या, तेचा गारा असं गर्भ काढलं त्याचं.
कोरफडला हा हा
एक चांगली पेस्ट बनवली पाणी न घालता. आणि तो पॅक लावायचा, एक वीस तीस मिनिटं ठेवायचा‌.
एवढं वेळ एक दहा मिनटं-
म्हणजे पूर्ण असं वाळू द्यायचं नाही, जास्त अस कडकडीत त्यातलंत्यात नॉर्मल- झाला नाही धुऊन टाकायचं त्याला, मग हच्यासाठी मग तू, ह मग चे चेहरा मऊ होतय ना, मग तुझ्याकड काय जर- हां ॲलोवेरा थोडासा जेल असेल तर तू युज करू शकतीस. एक मॉशरायझर म्हणून झालं, तेवढंच करतेय जास्त काही नाही सिरम वगैरे काही युज करत नाही मी.
मी पण ट्राय करते मी घरी गेल्यावर अ डार्क स- खूप स्पेस झालीय.
अगं मला पण डार्क सर्कलचा प्रॉब्लेम आहे. काय होत लेट नाईट स्टडी म्हण, किंवा मोबाईलचा जास्त यूज- पाणीची कमतरता त्याच्यामुळे डार्क सर्कल्स येतात आपल्याला,
पाहण्याची कमतरता मुळं झाला असल, लेट नाईट स्टडी पण नाही र मोबाईल वापर पण काय नाही असं,
हा माझ पण पाण्याची कमतरता आहे ग जरा जास्त पाणी मी जास्त युज करत नाही पेतंच नाही.
पाच लिटर पाच लिटरत व्हायला पाहिजे दिवसाला. अ ते हे जा हेच्यात दुकानात मी दे. बसं स्टेशनरी मध्ये नव्याण्णव रुपयाचं मास्क असतंय बघ तोंडाला लावायचं.
लेलिस तू लाव ललेलिस?
नाही त्यान काय होते मला काय कळलंच नाही.
नाही बाई मी एकदा आणलेलं काय पण मी कधी युज केलं नाही ते म्हणजे ते खराबच झालं सोडं. तर मला काय त्यातनं इफेक्ट थोडं वाटत नाही बाई.
ह ह काय मला काय ते पटलंच नाही एकच एकदाच लावायचं आणि शंभर रुपये घालवायच व्हय.
अग त्यातल्या जर घरातल्या घरात प्रोडक्ट युज केलं घरातल्या असत त्यात क त्याची ते छान ग्लो येतोयं.
होय आणि ते दही बेसन हळद घालायचं आणि त्याचा पण फेसपॅक लावायचा. छान ग्लो येतो त्याचा.
होय होय होय.
आणि नुसतं आता.
ह
नुसता कच्च दूध लावून बघ कच्च दूध लावायचा आणि चेहरराला मसाज करायचा.
क्लिंजर क तू क्लिंझरचं काम करते गं.
हा क्लीनजर कामं करते एकदम क्लीन करते.
हो कच्चो दुध.
तर ते करायच्या आधी तोंडाला बर्फ लावतं जा आईस पॅक. आईस पॅक लावायचा आणि बर्फ लावायचा आपली स्किन टाईट होत्या.
अगं खरंच आईस पॅक मी मध्ये - मध्ये लिहिला होतो तो. असं स्किन ल गोरी गोरी झालते अ गं.
हा छान इफेक्ट छान पडतो त्यांना.
हो इफेक्ट भरपूर आहे मी उन्हाळ्यात लावतो दुसक आईसपॅक लई भारी वाटायचं.
आता पण एकदा ट्राय क तर तू एवढं सगळं लावलंस कि नाही. आता आईस पॅक लावू नकोस लावाच्या आधी नाव करायचं असते वाटतं.
मेकअप च्या आधी लावतात ग आईस आईस च चालूलं तुला धर हा.
कारण एकदा फंक्शन मध्ये आमच्या हनी केलेलं.
हा.
मला ते माहित नव्हत पेकअपच्या आधी करायचं होतं.
मेकअप आधी केलं क नाही मेकअप ग्लो पण जास्त आहे दोन मेकअप सेट होतोय ना चेहऱ्यावर.
हा ये म्हगलं आता एक दोन तीन दिवसां तू काना आता तू आत्ता केलंस. आता किती दिवसांनी करणार मगं.
आता स्क्रब केलोय आता एकचार पाच दिवसांनी चार पाच दिवसांनी किंवा आपण. जसं तुला वाटलं की बाबा स्किन जरा जास्त ठरलाय किंवा असं वाटलं की मग करतोय.
त्यानं देड स्कीिन पण निघाली.
अगं होय छान ग्लो आला.
पण ट्रय करतो.
ट्राय कर खरच ट्राय कर म डेड स्किन निघाले बेडस निघाले. आणि टॅनिंग पण कमी झालं थोडं ले ब्लॅक ब्लॅक दिसत होत चेहरा तर कमी झाला.
तांदूळ भिजवली नाहीव डयरेक्ट.
डायरेक्ट लाव तू तस कर वॉश करून तू जरा लाव कारण मी म्हटलं बघूया त्यांनी असं, पूर्ण बाकी पीठ झालं केल नाही, असं जरा अ ठेवलेलं जर असं झाड भरड. त्यान, हा त्यान स्क्रब केला चांगला.
आणि जापनीज लोक तांदळाचेच पाणी जास्त वापरतात, त्यामुळे त्यांनी गुळगुळीत आहेत. दक्षिण कोरियाची.
होय-होय-होय बरोबर आहे.
कांदळाच पाणी तुम्ही धुऊून टाकताय, तेच तोंडाला लावायचं.
हम्म, ते एक बघाय पाहिजे का कसं करायचं, ते क्रीम तेन.
दररोज वापरून बघ ते तांदळाच पाणी, तुला इफेक्ट पडते बग.
खर.
होय, तांदळाच्या पाण्यान तोंड धुवायचं.
तू ट्राय केलास.
मी नाही रीलल्स मध्ये ती बघितलंय, ट्राय काय कधी केलं नाही. वेळ चाललंय, थोड-थोड वेळ त्रास हाय बाई
मध्ये भरपूर येतात पण खर विश्वास ठेवाच.
व्हय.
हम्म, कुठे आहेस आता तू?
आलोय आता क्लास ला गेल तो, थांबलोय टॅड ला. बस नाही म्हण.
अगं अ, ते तू म्हणलीस ना डार्क सर्कल साठी ते-ते बटाट्याचा रस पण लावतात की ग.
बटाटे लावायचे तोंडाला, बटाटे
बटाट्याचा रस लावायच ते डोळ्याला, तोंडाला कुठं.
हे तोंडाला पण लावलं तर च चालते, तोंडाला पण लावलं तर.
तेव्हा माहित ना बाबा, आपण काय केलं नाही कधी.
आमच्या वहिणीने एखादा लावली ती आपल्या चेहऱ्यावर काळा-काळ डाग असतात की.
हा.
त्याच्यावरन लावलं तर चालत.
होय.
तू करा आणि सांग मला, तुझं गेलं तरी माज लावतो.
मला कसा चेहरा इतके, म्हणजे आस डाग नाहीय चेहऱ्यावर असं डार्क सर्कल तेवढंच आहे बघ डोळ्याखाली.
हे, तुला स्क्रबचा अजून एक सांगतो, आपलं टोमॅटो अर्ध कच्च कापायच च आणि त्याच्यावर साखर टाकायची आणि ते घासायचा चेहरा स्क्रब टाईप.
हा आणि कॉफी आणि साखर पण टाकायची
लाल टोमॅटो.
मला टायमेट आवडणार नाही बाई.
तेन, अग खायला कुठं सांगालय. तुला, तस यूज करून बघ. अरे देव... ! बरं-बरं-बरं.
बर, मग मधाच करून मग मधात साखर घालायचं, कॉफी घालायचं, आणि तोडला फेस पॅक करून ठेवायचं.
बर, हम्म, मध पण ओरिजनल मिळतय. आता बघितली ना किती भेसळ आहे, गुळात गुळ घालून
ओरी ते तर आहेच सूट.
मध पण ओरिजनल प
होय
तुला पण भरपूर मिळतात की स्किन केअर.
माहिती फक्त आहे ट्राय कधी केलं नाही तेवढा वेळच भेटला नाही ना आपल्याला.
नाही ग स्किनची काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर कमी वयात स्किन दिसत्या परत नंतर चेहरा खराब झाला शकत नाही.
आग मम्मी दररोज दंगा कराय लागलाय मला काय तच तोड ना पण बघ तुझा फेस बघ कसा झालाय. तरी सुद्धा वेळच नाही मला आणि
नाही नाही काय तर हे करायला पाहिजे.
आता तु सांगालीस मला करून बघतो ते तांदळाच.
हा कर कर खरंच कर.
दहा मिनटं तर का घासायचं नव्ह?
कर आणि मग मला सांग इफेक्ट.
बरं चालेल सांगते.
बाय.
हॅलो करते की तुला आणि परत.
हा हा चालतय चालतय ठेव.
ठेवते.